अगं, हा येतोय बोल ना.
तु जर आत्ताच सेटिंग बद्दल सांगितले काय म्हणालीस तू आलीस ना परवा करूण?
नाही नाही मी ऑनलाईन बोलत होते, मोबाईल बँकिंग अप्लिकेशन वरून.
बँकिंग ॲप्लिकेशन ऑन करते. हाहां माझ्याकडे पण एस बी आय चा आहे ना युनो एस बी आय. पण त्यावरून मला बघायला पाहिजे मग कसं करतात.
तू पण ते नाही झालंय तर बघू पुढं काय होतंय आता.
हां मग पाहिजे ना बँकेमध्ये?
हो हो.
गिरजशा ब्रांच आहे त्यात. तेच मी ऐकलेलं की तुम्हाला जर आधार सीडिंग कराय चं असेल तर तुम्ही जो अकाउंट होल्डर आहे ना तो तिथे लागतो. मग मी इथं गावी आलेय ना थोडं.
हां हां.
मग मला आता परत जायला पाहिजे बँकेमध्ये. आज मी जाऊन आलो पण आलो मग मी मला एक मायनरच बजेट करून आलो मी आज अकाउंट बघतो आता उद्या आधार सीडिंग करून घेईन.
हां ठीक आहे ठीक पण
आणि काय मग! काही नाही बघ निवांत आहे.
मी पण निवांत आहे! तू पण निवांत का?
हो निवांत आहे आता पेपर चालू होतील मग आणि खूप अभ्यास कराय लागतोय.
वरन अभ्यास कराव लागतं मला पण.
तेच आता नाही आहेत पेपर सध्या तर माझा तर झालाय अभ्यास. पण मी आता जरा फ्री आहे एवढं काही हां येतोय ना. तुला येत नाहीये का? हां. तुझं जरा हे लांब चाललंय ना त्यामुळे मला ऐकू येत नाहीये तुझा आवाज. नाही येतंच नाही आहे.
आता बघ येतो का आवाज ऐकू तुला!
हां येतो असं काय डिस् मध्ये मध्ये कॉल चा आवाज येत नाहीये?
आता बघ येतोय का आवाज! आता येतोय का?
इतर वेळी
आता किती टाईम राहिलं?
कॅसुअली बोलू का आता जरा आपण? कम्प्लीट करून बोला मला
असं प्रोफेशनली बोलता येतं नाही कॉल वर आपलं रेग्युलर चालू
रेग्युलेर चालू कर आता मग.
काय ते कुठलं टॉपिक पण नाही आहे ना आपल्याकडे डिस्कस करायसाठी आता पेपर झाल्याशिवाय काय पण जाऊ शकत नाही व्हेकेशन ला. प्लॅनिंग तेवढं करू शकतो.
प्लॅनिंग फक्त करतो. आपण दुसरं काय कर.
नाही ना आम्ही गेलतो ना आमचे फॅमिली ट्रिप. फॅमिली ट्रिप होती. आमचे भाऊ कोकण गेलतो कोकणात. छान होते मालवण- मालवण आहे मस्त. तिथ ऍक्टिव्हटीज वॉटर ऍक्टिव्हटीज आहेत आता तर.
हा हा कसं वाटल बद्दल.
तिकडे छानाय आम्ही अ लास्ट इयर ला गेल लास्ट हम लास्ट इयरलाच गेलतो बहुतेक. हो आता नाय गेलं आता बघू प्लॅनिंग चालू आहे.
हा हा,
जायचं लास्ट टाइम एकदा का होते. छान ऍक्टिव्हटीज मालवण मध्ये स्कूबा डायव्हिंग वगैरे,
हा हा हा,
परत ते असं ते गोल खेळायचं असत ना ते बलून टाईप असतं त्यात बसाय. गोल्डन फिरवून आणतं ते, ते पण छान हुतं नाव काहीतर हुतं ते आता लक्षात नाहीये. काहीतरी अस हेज्यासारखं आवाज येतय डिस्टर्बच. स्पीकर नायिये माझा.
हा बरबर बर बोला आता बर,
आणि काय?
हा बारकंस झालाय का ग.
कोण बारक? हा हा बारक्या.
तु फोन केलतीस क नई? करशील का नई.
नाही त्याच नंबर नई माझ्याकडं म सेंड. करतीस काय? नंबर नाहीये माझ त्याजाकड, नंबर नायिये माज्याकडं मला त्याझ नंबर सेंड कर. बोलीन मी त्यासोबत
हम
अरे बाबजी.
मोठा झालाय त्याचा पण,
ऑपरेशन आहे का म?
हो आज मा उद्या ऑपरेशनाय त्याचं म्हणे.
बापरे लहानच हाय ना तो?
हो अजून लहानचय ग अजून.
एवढंया लहान वयात- असं म्हणल्यावर,
हा आय टिया करता येत. अणि असं झालं बाप बिचाऱ्याचं. मेकॅनिकल कायितरी आहे वाटतं, का इलेक्ट्रिकल?
मेकॅनिकलाय का इलेक्ट्रिकल आहे.? हा तेच म्हटलं मी आता एकदा इलेक्ट्रिकल बोलला होता तो.
हा हा मला पण एवढं हा मला कन्फर्म आहे इलेक्ट्रिकलच
एक तला आहेता
हो
हम्म हम्म
मग काय मग?
कार्याच टास्क मुलांना पण चालतील का?
हो मुलांसाठी पण चालतंय ना मुलांचा पण आवाज असेल तरी पण चालतंय यामधी
फॉर्म भरताना मेल पण होत तिथं होत म्हणून मी म्हटलं
हाहा हा चालतील ना, मुलं पण चालतील.
ते पण आता घरी बसूनच असतात. ते थोडं फार अर्निग करतील तेवढेच एक, दोन हजार तेवढंच काहीतरी होत होऊन जाईल
हो हो हो हो होऊन जातं. आणि काय मग?
आणि काही नाही बस मला पण आ ता मला पण आता मम्मीला कॉल केला पाहिजे. मी तुला एकदा करेन कारण की मला पण आता चार, पाच लोकांना करायंला पाहिजे कॉल.
तू कर ना मला, मला काही प्रॉब्लेम नाही आहे कर.
हा, चालेल मी सांगतो तुला, तेव्हा मला रिस्पॉन्स दे.
मला दोन वेळा कर होय. हा, रेटिंग किती द्यायची म्हंटली?
रेटींग ना? तुझं लागलं मला कॉल, पण विद्या दिदीचा परत लागला नाही मला कॉल.
माझा फोन ब्रँड आहे.
ओ हो हो, ब्रॅंड ते तुमच्या दिदीनं, बिझनेस चालू केला बघितली का? त्यामध्ये ब्रँड्स आहेत वॉचचे आहेत
हो खरं खुप म्हणजे असं रेट खूप हाय लेवलचे लावलेत, कारण त्या पासून तेवढं परचेस करायला आपल्याला तेवढा रेट्स नाहीयेत, जितकं लावले तितकं. असं मला नाही, असं मला नाही वाटतं की इतके रेट असतील त्या वस्तूंना.
एक हजार, दोन हजारची वस्तू प्रत्येक ब्रँडेड आहे प्रोडक्ट, सगळे आमच्या अगेंस्ट तिकडे जायला पाहिजे.
ब्रँड वगैरेचा प्रश्न नाही आहे ना. पण इतकं खूप महाग लावले, असं मला वाटत कधीकधी.
हम्म ते त्यांचच स्वतःच्या बिझनेस का काय?
नाही तो बरोबर नाही माहिती. कारण ती वाटतं सेल्स काम करतेत, आय थिंक.
सेल्स हां, हा आयथिंग ए सेल्स पर्सन राईट
अजून काय मग?
आणि काही नाही. मग ते मला मला विचारायचं होत की, ते त्या ब्रँड साठी काम करतात का? म्हणलं. म्हणजे आता जसं की, आता झुडिओ वगैरे अं आणि एक कुठला आहे ना ते?
काय तर नाव होतं त्याचं झुडिओ आणि, आणि एक होतं ना ते तुमच्या काकांचं कुठलं ब्रॅ हे होतं? ते तेथे मॅनेजर होते ना तिथं.
ते होय, ते मला टाटाचं काहीतरी होतं
टाटांचं नव्हे अं.. झुडिओ सारखे जसं, मार्केटच हे असते ना ते हे
तो ब्रँड कोणता आहे? तो आय डोंट नो बट, तो मला नाही माहिती.
हा, तिथं मला वाटले तसेच सेल्स पर्सन अस मग त्यांना इन्सेंटिव्ह भेटतं का?
आय डोंट नो, मला नाही माहीत नाही गं, बघते.
केला? बिजनेसमध्ये का? नाही, माझं प्लॅन आता, आतासाठी मला कार्या खूप आहे. कार्यावरच करेन, मी थोडंफार.
हां हां.
अॅज सेल् सेल्स नाही ना जमणार हे असे छो छोटे टास्क, ये तेन असे होऊन जातात ना ते त्याला एक्सपिरियन्स पाहिजे आम्ही अजून कॉलेज स्टुडंट
हो माझं पण थोडं कार्यावरच प्लॅन आहे आणि कार्यावर जेवढं जमेल तितकंच करेन आता मी ना
हा हा हा. चांगलय, तेवढीच थोडी घर होते पप्पांपड थोडं मारायला लागत नाही.
हो थोड म खर्च त्यांचा नाश्ता पाणी तर होऊन जाईल.
हो.
ते पण आहे, तसं पण गॅस सिलेंडर खूप महाग खूप महाग झाले ना आता.
अरे हो गॅस सिलेंडर किती महाग झाला आहे.
हो किती महाग झाला आहे मी पण बघ
काय ठिकाणी तर भेटत पण नाही आहे.
हो पुण्या सिटी मध्ये भेटच नाहीये. हो का कुठे राहते का तू मुंबई मध्ये राहते का? पुण्यामध्ये कुठे आहे तू? कुठे ये पुण्यामधी?
पुण्यामध्ये मी आलोय ईकड
कॉलेजचे काम होत, म्हणून आलोय मी.
कॉलेजसाठी वगैरे आहे का पुण्यामध्ये तू?
नाही कॉलेजसाठी य मी अल येतो मामाकडे थोडा दिवस रेस्टसाठी पहिला. इथ जरा आमचं फंक्शन होत ना. फंक्शन होत आमच फंक्शन साठी आले मी.
बर बर ठीक आहे, अजून काय मग! ह अजून काय नाही.
रेटिंग काय खुप वाढतच नाही सहाशे सतरावर वगैरे येतय. अं